हा बोला की. हा जेवले बघा, तुम्ही?
आत्ता जेवलो शाळेत गेलतो जरा.
हा हा हा.
वेळ झाला ना, घरातलं पण आवराय नव्हतं.
हा हा, मुलग्याला काय आणायला गेलेला.
होय मुलगी आनायलाच गेलतोकी, मुलगा होता, दोघं पण गेल शाळेत तो पण बसतोय तिच्यासोबत. त्यासने घेऊन आलो, आत्ता जेवल ती बाहेर खेळाल्यात अजून झोपाय नाहीत.
हा हा, आमचा झोपून उठला आता.
आता ह्याच्यावर कधी झोपणार.
आता तीन चार वाजतात आता.
अह हा, खेळालाय होय.
हाय बसलाय, घेऊन बसले.
ह हा म
ह, आणि काय मग.
काय नाही, तेच आवरत बसलेलो.
हां हां.
माझी जर तब्येत बिघडलेली.
हा हा.
घरातलं जर आवराय वेळ झाला आज.
हा हा हा हा हा, आज आमचं लवकर आवरलं. हा लवकर आवरला आज, नाही तर मा माझं लवकर आवरत नाही.
हा हा.
आज जरा आवरलं लवकर.
हम्म हम्म, आणि काय मग.
काय नाही निवत अजून बाहेर खेळाला ती पोरांच्यात मोठ्या पोरांच्यात गेलेत खेळायला
हा हा आमचा तर्र आलाय मोठा सॅक टाकलाय ते दोन पोरं होती तिथे आलती त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर कुठ गेलाय काय समज ना झालं इथं खेळतो म्हंटला बाहेर मला
हा
बाहेर तर काही दिसना झालंय आता
हम्म कुठे गेला बघितलं ना
गेला आता येईल थोड्या वेळान लांब जात नाही खरं
हो जर लक्ष ठेवायला लागते
होय
ह्
आता बारका झोप काढून उठलाय
आता काय झोपू देतोय काय करू देतोय आता
आता नाही आता काही झोपू देत नाही तू आता झोपू देत नाहीच नाही आता काय करायचं काय नाही सोडं आता काय हच्यास पाठी म्हगून आता बसायचं
हा हा
हम् हम्म हा न काय म्हणताय
काय नाही निवांत
निव अंत
वय
हम् धनु न काय फोन केली ती काय
नाही काल त्यांचा म मिस केलतो त्यासनी तुमचा फोन कट झाल्यावर चार वाजता
हा हा हा
मग नंबर कोणाचा त्रासला तर पाठवा म्हण सांगितलं
हा हा बोल मला पण एक लागणार नाही मला तिनंच दिल त तेवढंच किन नाहीत माझं कुणाकडे
हम माझ्याकड पण नाही तुमचा एक दिलेला आणि त्यांच्या घरासमोर ती बाई आहे तिचा एक
हा हा
दोघींचाच की
हा हा हा हा
आता बाकीच कॉल कोणाला करायचा
होय अनेक हा कि तिच्या ओळखीचे आहेा अनेक
कोणती सारी काच ना वा तिचाक लागत नाही फोन त्यांच्याकडे रेंज नाही
होय जा रेंज प्रॉब्लेम आहे त्यांच्याकड होय आणि काय मग
काय नाही बसलोय दारात मऊन पडले जरा कोणाला बसलोय हम् काय चालूय आणि
आणि काय नाही बघा
हम्म हम् आवरून सगळं बसलायचा
हा रून बसलोय आज आवरलं जरा
ह
आज म्हटलं काम पूर्ण करूया जरा आवरून जरा होते किंवा बघूया म्हण थोड तरी म्हण म्हंटलं आया म्हटलं लवक जरा
हा हा माझं झालं असत आ आज मला वेळ झाला नाही आवरायला पोराच नाही शाळेत ते म्हटल्यावर
हा हा हा हा मला नाही मला वेळच मला एक वास्तू एक एक वेळा कारण मी हिच्याकडं बघत बघत घरी कोणतेला घ्यायला नाही ना दुसरं
होय माझं पण तसच ऐकय ती मुलगी असते तोपर्यंत आवरतोय मी त्याच्यासोबत खेळतोय ना
हा हा हा
मग आवडतोय तोपर्यंत ती खेळाली की नाही दोघं जण खेळतात तो पर्ंत आवरायचा आणि मग नंतर काहीत बाकीचा आवरत बसायच
होय
मघ
केमत
काय नाहीय न वातायता आता काय नाही जरा ऊन पडलं होय लई तेवढं नाही
हा हा हा हा हा आमच्या पण इकडं सकाळपासून आहे पाऊस थोडा थोडा थोडा चालूच आहे
आमचे नाही पाऊस
नाही पाऊस तिकडं
उतासा काय जरा म्हणजे जरासा होता असं ढगाळव आातावर नाही जराऊून येतय परत जातय असं चालूय
होय
मघ
ह न कायत होय सगळी गेलीत आता ब बार मोठा आलाय शाळेऐत ना
हा
म बार का हाय तर बस
ह नाही काय म्हणता
काय नाही आता मी पण म्हटल आता जरा फोन लावायच कुणाचा नंबर घेऊन
हा हा
तोपर्यंत शाळेत होतो तोपर्यंत तुमचा कोणाला
हा हा
तिथ ना आलो त्यांचे जरा कपडे बदललीत
हा
ती काही शाळेत नाही जेवन आली आता काय जेवली नाहीत
हा हा हा हा
मी जेवलो जर कपडे बाहेर घातलेत वाढत घरात घातलेले
हा
बा भाहेर टाकलो कपडे वाळत आणि म आता म्हणलं
मी तर आमच्या खिडकीतनीच खिडकीतनीच टाकतोय कपडे काढत बसायचं आणि घालत बसायच तापच नको म्हणतोय.
खिडकीत टाकतोय मी खिडकीतच घालतोय खरं ऊन जास्त आल नसलं की नाही वाळत मग जरा बाहेर जरा वाऱ्यान सुकत्यात तर नाही. आत कुठल वार?
होय आमचं नाही आमचं इकडे तिकडे खिडक्यावर एका म्हणजे मोकळच आहे सगळं त्यामुळ वारा असतय वाऱ्याने वाळतात.
हा, हा.
आता दिवसभर टाकायचेत खिडकीत कपडे आणि संध्याकाळी जरा परत काठी एक व हाय इथ फॅनच्या इथं बा टाकल्या लॉपटवर या लॉप टवर आणि त्या लॉपटवर आशी काठी टाकल्या त्याला टाकायचीत रात्री फॅनन वाळत्यात जरा आणि
व्हय.
हम्म दिवस बरं जरा खिडकित वाऱ्यानं वाळतात.
मी आता आम्ही बाहेर खोट टाकलाय बा पोरांची कपडे वाळत घालायला टाकलोय खोट. ऊन पडलं की लगेच वळतय न दारात.
होय होय.
तेच्यावरच टाकतोय लहान लहान कपडे पोरांचे तर ढिगभर कपडे असत्यात. म्हणजे पोराचीच कपडे वाळत नाहीत लवकर.
होय.
टाकलोय खॉटवर आता बघू पाऊस आला की आणि जाऊन आण काढून आणायचे आणि मग खिडकीत घालायचे.
चालतंय की.
मग
आणि काय?
काय नाही निवांत आता.
हुं हुं हुं दुसरं कुठला आणि काय कोर्स वगैरे केलाय काय नाही?
नाही काय करायला.
एम. एस. सी. आय. टी वगैरे तुम काही नाही करायला?
काहीच नाही.
हा हा हा.
कुठ नाही गेलो मग
हा हा हा हा. हा आ माझा टॅली झालाय खरं आता त्याला लई वर्ष झालं आता बारा वर्ष झाले टॅली आता आता काय थोडं लक्षात राहतय थोडं नाही.
हम्म हा हा लग्नहून किती वर्ष झालं तुमचं?
लग्न होऊन दहा वर्ष झाले.
दहा वर्ष झालीत व्हय.
हम्म हम्म. कॉलेज ला असतानाच लग्न झाले चौवदाविला होतो तेव्हाच झालय.
हा हा.
लास्ट वर्ष इकडच पूर्ण केलं.
हा.
हम्म तेव्हा झालता मुलगा म्हणजे पोटात होता पंधरावीला. लगेच झालं ना ते होय म्हणून मग पुढं मला काय करायलाच मिळाल नाही तो लहान होता
हा
नुसतरी एक्झाम झाली कशी तरी आणि पास झालो खर पुढं काय करायलाच मिळालं नाही.
बंदच झालं की आता एक झालं त्याच्या पाठीमागे लगेच दुसरं
हा न काय म्हणते?
कायलाय झोपलय आता काय करू ते दोघं पण बाहेर खेळाल्यात
हा
आता जरा पडल फोनवर बोलत मग आता काय करायचं
होय
तेच्याबरोबर आहेत ती मुलगी काय ती इथली शेजऱ्यांची मोठी मुलगी काय खेळालत
हा हा हा हा
मग
आणि काय म्हणतय?
काय नाही निवत
हा हा ह
ताई फोण केलती काय
नाही करायला तिला नाही खेळत आता थोड्या वेळापूर्वी
हा
कुठ तर बाहेर आहे म्हटली मला मी थोड्या वेळाने करो म्हटली फोन तुला बाय बाहेर म्हंटली कोुणी तर मग गाडीवर ह होती काय कोणाष्ट का आवाज येतो गाडीवर असल्यासारखा
ह हा
मला म्हटली थोड्या वेळाने तुला फोन करतो म्हंटली
हा हा
मग कर म्हंटलं
पोरीसने आणायला गेली असते
हा काय माहित काय कुणीकडे गेलेली काय माहित नाही थोड्या वेळाने करतो म्हणली हा बोला हे तुला हे बांगडी देऊ काढून
तो कराड आलाय फोण पाहिजे
चालूच असते तसच करतोय तो
हम्म ते म्हणजे असं काहीत जाईल असं पर्यंत त्यांनी हातात देत जावं की खाईत बसते
होय देतोय त हातात थोडं काय त्याला तसलं काय नको असत कुरकुरे आणि हे असलं ते वार मोठा खायला लागला की त्याच्याकडनं मी मागून घेतोय आणि खातोय कुरकुरे वेपर्स असल खातोय आणि भात मात्र मिक्सरला बारीक करून घालायचा भात वगैरे
का
कसा खात नाही अजून
खायत नाही रे चमचानच खायचं
होय ते झोपवायचं मांडीवरती मोबाईल दाखवायच आणि घालायचं खायला
हा हा बसवून घालायच आत्ता सवय लागला सगळ लावला सग तशीच सवय लागते्या
हा
आता आमच्या माझ्या भावाचा मुलगा नाही माऊस भावाचा
हा
तो पण दोन तीन वर्ष झाला तरी पी तसच करायचा पातळच खायच सगळं जरा तिला का नाही असं अ दुकानचं तांदूळ असत माणतायेत ते तुकडा तांदूळ
होय तेच ते सांगते त्याला इंद्रायणी तुकडा तूच सांगते
सॉफ्ट मध्ये असते ते असते ना जर असं ज असं एक एक लहान लहान घास करून त्याच्या हातात किंवा तोंडात घालायचं सगळत बसते नाही झोपून म्हटलं सग तशीच सवय लागणार
होय ते पण आहेा आता जरा बंद कराय पाहिजे तेलर
होय आणि कुठ तर बाहेर गेलं तर ललेच अवघड येते मग
होय चालते आता बघ आ म्ी फोन ठवतो तुम्ही करा मग एक दोन मिनिटां
बरं बर हा हा